हा, ताई येतो आवाज?
हा, येतोय
हम्म, हं, हो येतोय, ब्रेक होतोय आवाज पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, वेट वी आ आव ला, आवाज एकदम कमी - कमी येतोय पण ठीक आहे, चालते काही नाही हा, बाकी झालं जेवण वगैरे?
हा, आज उपवास
हा- हा आज उपवास, ताई तुमचा आवाज खूप कमी येतोय?
हो -हो येतो, आता येतोय बघा
हा, नाही आहे, रेंज आहे, माझ्याकडे रेंज मध्येच बसले मी
ते, ना रेंज मध्येच है ह, ह, ह, ह, आहे ना, हो -हो -हो- हो, हा -हा
हो झालं
चालतय, चालतय, हम्म फराळ झाला बघा
अच्छा, हो झालंय फराळाचं, तेच आता संध्याकाळ त काय रेसिपी बनवायची त्याचाच विचार चालू होता, काय बनवाव संध्याकाळी, काय बनवलं तु?
नाही अजून, आता काय नाही ते, संध्याकाळी - संध्याकाळी, मी एकटीच करते उपवास तवा माझ्यासाठी काय तरी चालते एकात्र फळ फळ खाऊन झोपणार, ह्... नाहीतरी.. नाहीतर एकादशी आणि दुप्पट खाशी असं होत... हृ...
सकाळी बघा खिचडी झाली, त्याच्यानंतर शेंगदाण्याची आमटी झाली, बटाट्याच पेट टीस झालं, आता संध्याकाळी ऑफिसला जातना सांगून.. संध्याकाळी तू काय बनवणारे म्हटलं आता ही आपली वरई असते ना, अ.. भगर हा ती भिजत टाकलीय आता संध्याकाळी ती आणि सकाळच थोडा साबुदाणा उरलेला आहे त्याच अ.. मिक्सरमध्ये बारीक करून त्याचीत हे बनवतात अ.. आता आपण धिरड्यांसारखं बनवतो ना तव्यावर टाकून. डोश्याासारखं
हा.. हा.. हा..
हा तसं बनवायचं आणि शेंगदाण्याचे आमट केली की झालं मग.
मग काय.. किती प्रकार झाले.
किती प्रकार.. पण मग आता खायचे एक दिवस असं तो, करा हाऊस.. पण मग दुसऱ्या दिवशी परत त्रासही होतो त्याचा, पोटही साफ होत नाही, पोट गडबड होऊन जाते, कारण जी सगळं ह... खाण हेवी आहे ना एकदम त्याच्यामुळे, हो.. हो, हेवी एकदम.. म्हणजे अ‍ॅक्चुली तो, अ.. एका अ.. याचा अ... हे कढल, मूळा पासून बनतो एका झाडाच्या तुम्ही बघितलं काय? बघितली का प्रोसेस ती? हो.. नई आता एका झाडाच येणा ना मूळ असतना, त्या मुळा पासून मग तो साबुदाणा बनतो तुम्ही गूगल ला सर्च करा त्या वर दिसत लगेच समजल लगेच. तुम्हाला साबुदाणा ची रेसिपी कशी, कसं बनवला जातं साबुदाणा हो
ह्... मग तो उपवासाला कसा आपण खातो काय काळत.
आपल्याला काहीच माहिती नसतं त्याच्यामुळ ह्.. आपण सगळं खातो, ह्... ह्.. हो
हम्म
बाकी अजून?
क्या म्हणताय.
काय स्पेशल.. काय असतं, काय असतं तुमच्याकडे आता, नई.. नई हे म्हणजे अ.. हे कस आता आमच्या नाशिकला जर बघितलं तर अ.. पुरणपोळी मांड्ये.. मांडे जे असतात ना आपण पुरणपोळी एक बनवतो अ.. जे आपलीचा तव्यावर करतो आणि मांडे असतात तर खूप मोठी साईज असते अ.. ज्याचं अ.. मातीचं खापर असतं म्हणजे माठ कसा आपण उलटा केला का कसा माठाचा तो उलटा केल्यावर, तस खापर असतं म्हणजे तवाच मोठा असतो एकदम असा, तवा उलटा केल्यावर कसा शेप होणार त्याचा तसं खापर असतं मातीचं, हो... हो.. मातीचं खापर म्हणजे बघितलं ना. त.. र. अ... भरपूर मोठं आहे तव्याच्या तीन.. चार.. पाच पट असतं.
तेच ना अस कडई सारखंच उलट असतं.
हो.. बरोबर तेच, त्याला खापर म्हणतात ते त्याच्यावर ते मांडी केले जातात, म्हणजे आमच्या इकडे ती स्पेशालिटी आहे. अ.. मांडे.. घरी ना अ... त्याचे ना स्पेशल गहू येतात ते, आपण जे गहू खातो ना ते कसे जाडमधले राहतात बघा. आपण दळण दळून आणतो ते तर त्याचे गहू ना हा बारीक असं लांब आणि एकदम बारीक असतात. म्हणजे ते जेव्हा आपण गहू पूर्ण आता गव्हाला समजा अ पा शेतात म्हणजे प पीक असतं ना शेतात. तेव्हा त्याला जर चार पाणी दिले चार पाणी जर नऑर्मल गव्हांना दीलं ना. अ चार वेळेस पाणी भरलं तर तर त्या गव्हाना तीनच वेळेस पाणी भरायचं एक वेळेस पाणी नाही भरायचं. त्याला तो कमी पाणी दिल्यामुळे तो ना असा बारीक होऊन जातो. आणि बारीक झाल्यामुळे तो वाातड होतो म्हणजे तो असं वा वास येतो त्या गव्हाला असं तुम्ही जर तो दळून आणला ना दळून आणून भिजवला ना तर तो असं वातड होतो. असं त्याची चपाती म चांगली नाही कर मग तो गहू स्पेशल त्याच्यासाठी मांड्यांसाठी बनवला जातो. आणि मग ते दळून आणायचे ते गहू ते आपल्या चाळणीने नाही चाळायचे पाटी घ्यायची आपली पाटीला वरून कपडा बांधायचा. अ आपली ओढणी वगैरे किंवा कॉटनचा टोकरी अ तुम्ही याला काय? म्हणतात म्हे आपण काहीतरी भांडे वगैरे ठेवतो असं काहीतरी. किंवा बुट्टी बोलतो नाही पातेला असलं तरी चालेल किंवा मग. असं टप सारखं नाही असतं लोखंडी त्याला हा तसं काहीतरी असं खोल घर खोल भांड घ्यायचं पात्याल्यासारखं असं काहीतरी. त्याला वरून कपडा बांधायचा आणि हो चाळण्यासाठी हो मग ते वरून तुम्ही चाळलेलं पीठ असेल ना. ते त्या कपड्यामधून खाली गळतं.
हम्म हम् ह ह कळालं.
अ हा म तसं ते हातानी य- पीठ टाकायचं आणि हाताने असं सपाट हाताने असं चाळून घ्यायचं. म्हणजे कोंडा असेल ना तो पूर्णपणे वरती जातो. म्हणजे त्यात कोंडा खाली काही गेलाच नाही पाहिजे असं. आणि मग ते पीठ भिजवून घ्यायचं मीठ टाकायचं आणि भिजवायचं. चांगलं आणि जवळजवळ चार ते पाच तास भिजून ठेवायचं.
ते मळताना नाही मळताना तेल नाही घालायचं त्यात.
नाही, नाही, मीठ टाकायचं फक्त आणि मीठ टाकून झालं मीठ- पूर्ण तेल पूर्ण हे झालं का? चार, पाच, तास ते भिजलं का? पूर्ण मग नंतर त्याला तेल लावायचं आणि परत मळायचं ते तेव्हा त्याला पूर्णपणे वाक आलेला असतो असं.
हा हा म ते अ जे पुरण पण त्याच्या प्रमाणेच बनवलं पाहिजे ना.
हो. हो.
कणिक आणि अ हे दोही पण एकसारखंच असत.
हो हो हो मग याला आहे ना पीठ कमी लागत. तर म्हणजे आपण जे मळलेलं गव्हाचं पीठ असतं ना ते कमी आणि पुरण जास्त. लागतं मग हा आणि पुरण पण- अ याचं नाही चालत त्याला अ साखरेचं नाही चालत गुळाचंच लागतं पुरणपण हो.
ते पण असं दोन्ही, हा बोला.
हा आपण कसं पुरण क करून ठेवलं ते चालू चालू लगेच पोळ्या करायला सुरुवात करतो, तसं हे त्याचे हे ना छो ते पीठ भिजवणं झालं का आपलं चार पाच तास ते पीठ भिजून ठेवायचं चांगलं नंतर त्याला तेल लावायचं, चांगलं मळून घ्यायचं परत आणि त्याचे छोटे-, छोटे गोळे करायचे एकदम म्हणजे आपण च पतीला करतो ना त्याच्यापेक्षा थोडेसे छोटे, आणि मग ते पण अ अर्धा अर्धा तास म्हणजे एक जो गोळा असतो ना तो अर्धा तास भिजला पाहिजे परत, तेल लावून आणि परत छोटे छोटे गोळे केल्यावर.
म्हणजे तेलातच टाकायचे का ते गोळे?
नाही नाही तेलात नाही, तेल आपण कस चपातीच्या पिठाला तेल लावून, आणि चांगलं मळून घेतो चपात्या करायच्या अगोदर, तस ते पोळ्या करायच्या पुरण पोळ्या करायच्या अगोदर ना ते पहिलं भिजवलेलं पीठ ये ना चार पाच त्यात भिजवलेल, ते परत त्याला ह थोडस तेल लावायचं, आणि चांगल मळून घ्यायचं आणि नंतर त्याचे छोटे छोटे चपातीला आपण गोल बनवतो ना तर तसे काढून घ्यायचं, तसं बनवायचे ते परातीत ठेवायचे, आणि त्याला वरून झाकून ठेवायचं परत कशानी तरी जेणेकरून त्याला हवा नाही लागली हा हवा जर लागली तर ते फाटली जातात असं मग ते झालं का ते पण भरायची पद्धत असते ताई हातावर असं व्यवस्थित भरायचे ते चांगले म्हणजे असं पूर्ण घट्ट करायचे ते पातळ असतं ना ते घट्ट करायचे पूर्ण मग त्याच त्यात जे दहा पीठ असत ना ते एकदम पातळ तो विशिष्ट त्याला उंडा म्हणतात, किंवा म लोळे म्हणतात हे लोळे भरून घ्या असं, मग ते लोळे पीठ बाजरीच पीठ लावून आणि त्या हातावर असं आपण कसं दुमड घाल तो पिठाला
हां हां, गोळे तेच की अशे गोळे करायचे, पूर्णाच्या पोळीला कस गोळे लागतो तस
हो तस चांगला गोळा करून घ्यायचा हातावर म्हणजे जेणेकरून तर त्याला चांगला वाक पण येतो, आणि एवढी मोठी पोळी झाल्यानंतर ती पोळी फाटत नाही असं. त्याच्या पाठीमागे सांगते ना, त्याच्यामध्ये दोन गोळे आपण जे तयार करून ठेवलेले हे ना त्याची अशी छोटी आपण पुऱ्या कशा करतो तसं करून घ्यायचं हाताने असं पीठ टाकून आणि हातानेच करायचं लाटायचं नाही ते त्याच्यातमध्ये पुरण भराय आणि पुरण ठेवायचं, आणि दुसरं एक पान असेल ना ते परत त्याच्यावर ठेवायचं ते ठेवलं, आल का लक्षात?
हा चालतंय कळतंय कळतंय मला, म्हणजे मी मी अ म्हणजे मी युट्यूब ला बघितलंय, पण एवढी डिटेल मध्ये माहिती माहिती नव्हती, फक्त करतेल बघितलंय ह.
ते दोन्ही पण पा हे ना हातात घेऊन अस आपण टाळी वाजवल्यावर कसं मध्ये हे येत, मध्ये पोळी पकडून आणि अशी टाळी वाजवल्यासारखं करायचं म्हणजे ती बरोबर गोल गोल फिरून तशी होती, नंतर त्याला आणि कंपल्सरी याला बाजरीच पीठ लागत हा दुसरं पीठ नाही चालत, हो बाजरीचं पीठ टाकायचं त पोळपटावर, किंवा परात उलटी करून ठेवली ना त्याच्यावर, आणि मग त्याला ते ला चालायच आणि परात उलटी केल्यानंतर पण परातिला कपडा बांधून घ्यायचा. म्हणजे. ती परातीला चिकटत नाही पोळी असं कारण की वाक आलेलं पीठ असतं ना त्याच्यामुळे. आणि मग ती थापून त्यां थोडीशी लाटून घ्यायची आपल्या पोळी एवढी असते ना पोळी एवढी किंवा त्याच्यापेक्षा थोडी मोठी. पराती एवढं लाटून घ्यायचं लाटण्यानी आणि नंतर आपल्या हातावर घ्यायचं हाता च आपल्या बांगड्यांचा जो भाग अं म्हणजे आपलं मनगट मनगटापासून कोपरापर्यंत. तेवढ्या भागावरच ती फिरवायची ताई फक्त हो तुमचं मनगट जसं तुम्ही फिरवाल ना तशी ती पोडी फिरली जाते. आणि त्याचे काठ असताना. ते आपल्या अंगठ्यात आणि अंगठ्याच्या शेजारच्या बोटांमध्ये पकडायचे. बरोबर ती अशी गोलगोल फिरवली का? अ बरोबर ती ताण येतो त्याला. आणि ति कष्ट पण ताई तुम्ही खाल् ना ती तर तुम्ही परत म्हणाल मला पुरणपोळी नको मला मांडा पाहिजे आणि तेला खूप सुंदर! खूप सुंदर! बनवतात. आणि तेवढं झालं. कि मग तिथ याच्यावर टाकायची. अ त्या खापरावर गरम खापर असतं ना आणि हे गॅसवर होत नाही हिरे रेसिपीला कम्पल्सरी तुम्हाला चूलच लागते.
हो एवढं मोठं ना मग जाळ म्हणजे असं नाही गॅस तसं छोटा असतो म एवढं मोठं. पोळीला ते जाळ गेला पाहिजे न.
हो आणि समान जाळ लागला पाहिजे. त्याला आणि मोठ्या गॅसवर जरी आपण करायचा प्रयत्न केला तर तो मोठा फास्ट असतो. एकम अस याला कधी वाट तर कमी करता येतो जाळ. कधी वाटलं तर जास्त असं आणि जळायला पण नाही पाहिजे असं आणि मग ते उलटी पालटी दोन वेळेस भाजून घ्यायची उलटी करून असं आणि खाली टा आणि थोडी थंड झाली क मग त्याची घरी करून ठेवायचं. तर तीन चार दिवस टिकते बरोबर ती. म्हणजे लगेच खराब होत नाही असं.
छान खरं आहे म्हणजे एवढी डिटेल मध्ये माहिती नव्हती.
नाही आता घरी बनवतात ना. त्याच्यामुळे मग माहितीय हा अं ताई असं कराना. तुम्ही करा मला कॉल आता ओके चालेल.